हो हो येत आहे येत आहे
हा मला माझा रिपीट येतोय पण.
जास्त येतोय का? नाही नॉर्मलच आवाज तुमचा. मला मागच्या कॉलला असंच होत होतं एका.
अ बेस्ट चालला जाईल अजून कॉल नाही केला.
हम् तेच ना, किती बाकी? माझे सात.
हम्म.
तुमचे? दहा. मला पण नाही वाटत होईल. मला असं मग वेळच वेगळच भेटत ह
हो तेच ना, मी पण दोन दिवसापसून आजारी होती. म्हणून काही जमलं नाही माझं पण.
हम् माझापर दिवस पण गावाला गेला. आणि म नाशिकला कार्यक्रमात आहे.
अच्छा!
मध्ये बसणी बोल
हा, हा, बर.
कसला कार्यक्रम? रिटयरमेंट. हा त्यांणाच ननंद बाईची सासू.
हम्म चांगलय.
गव्हर्मेंट जॉब ना? हम गवर्मेंट जॉब हो.
ह ह
मग त्याच्यात का दिवस गेला म.
हो.
हो ते कार्यक्रम झाल मणपूर्ण दिवसाला आहे तुमचा, ते लांब आहे ना आंतर जा
तेच, बरोबर नाशिक मध्ये बी असेल.
हम्म. आणि दिवसभर माझं कोणी कोणी चालू राहिल ना फोनवर बोलन नाही होत.
हो ना.
एक सकाळपासून एकच कॉल झाला माझा.
हा का? माझा एक पण नाही, आज पहिला आहे.
नाही -नाही एक दोन कॉल्स होते माझ्याकडे बोलायला. पण मग वेळच नाही भेटत घरात. अस
बघू आता, नंनदबाई एकच आहे का तुम्हाला?
नाही दोन्.
हम दो दि
हो तिथेच दोघी जवळप लागते.
चांगलं नाशिक मध्येचच.
मला पण येतच ते नबरलाच.
हमं.
ते शंगंग फोडते हो त्याच्याास येरी.
अच्छा.
हम् बोलता बोलत ह. घरच्यात हो हो वरच. उन्हाळ्यामध्ये लावतो आम्ही.
हो का बर उन्हाळ्यामध्ये
उन्हाळा्या म्हझे लावून माझं आता निघततीलल तर. उन्हाळ्यामध्ये म्हणजे असं् थोडा आधी असता.
ह हा का.
माझ्या उंग्हाळात निघता मग ते.
हा ह अढ जगर चांगलं का.
प जातो मग.
हा म पण बघू आता एक आहे.
मग जमायला पाहिजे्म. त दुपारी क्लास अस ना क्लास अस. ते दुपारी
तेच नाव लेक्चर केले सकाळी त्याच्यामध्ये वेळ चालला जातो.
हम्म म
ब
ते पण महत्वचे
हम्.
ते इंपॉर्टंट केस काय.
ह ह ह.
खूप क्लास काय ऑनलाईन का? हा हच बरीच असेल मग.
काय?
फीज फीज बरीच असेल म्हटलं फी. नईटेन आऑफर मधवतयत महिला दिन बॅच द हम्म हम्म.
अ तेे बारा हजार आहे पण मग मला हजार रुपयाेमध्ये ऑफरमध्ये एक वर्षाचं.
यार बापर चांगला भटला.
नाशिकलाच त्यांन्स इनस्टिट्यूट पण सह्याद्री इन्स्ट्यूट म्हणून
हम्म हम्.
हम.
तुमच काय मग बेबी प्लॅनिंग वगैरे काय नसेल.
हा भगवाता.
ना को नकार.
हा न तेच ते सांभाळणं पण कठीणच आहे.
ते काही. नाही झाल्यावर काही नाही पण तोपर्यंत ते सगळं माई. करण मुश्कल असतं.
तेच ना ते नऊ महिने अजून
नंतर मग बाळ मोठं होई पर्यंत तुम्हाला तर हा चिपकतो त्याच्याकडे. हम् माझ ते एकदमच काय म्हणतात मनाची हेच नव्हतं पण ते झाल्यावर काही नाही.
हा किती तरी वर्ष थांबणार मग अजून म अस पण होत ना.
हम् तेच ना अस होत पुढे प्रॉब्लेम होतो का. आणि आता. हा आणि आत्ता म्हणजे कॉमनच झालाय. हम हम्म तेच ना. आताच्या जनरेशला प्रॉब्लेम होतो. बरेच लोकांना पण
नंतर एज पण निघून जाते ना मग
हम्म. चांगलं पण वाटत नाही मग ते, हो ते आहेच तसा जर माझ्याबरोबरच्या काही मुलींची माहिती का आत्ता काही महिन्यांपूर्वी लग्न झालेत हो ना. म्हणजे, तुमचं एज काय आहे माझं थर्टी प्लस आहे ना
हो का. हा
म्हणजे यायची परत. हम्म
हम्म..
तुमचं कमी असेल
आमचं म्हणजे ट्वेंटीवन कंप्लिट
कम्प्लिट आहे. ह हा मग काही नाही भरपूर दिवस आहे एवढं काय टेन्शन.
हो ना.
ते लग्न पण लवकर कस केल लव्ह मॅरेज होत म्हणुन, म्हूणन लवकर. हम्म करायचं नव्हत पंचवीस - सव्विस पर्यंत हम ते झाल्यावर असं वाटत थांबलं असतो. खरच
हा ना. नंतर पचतावा येतो
हम्म नाही तर काय ते कसं आहे ना एकदाच भेटतं ते लाईफ हा तेच ना मग कमी वयात एन्जॉयमेंट चांगली वाटते, तेच ना फ्रीडमवाला लाईफ
तेच नव्ह
तिथे कसं इंजिनिअरिंगमध्ये एकदा झालं असता ना माझ एवढं टेन्शन नाही झाल बाबा. तेच करायचय तर तु राहिली ना प्रोफेशनल. तेच ना कोणावर डिपेंड नाही राहता येत तेच महत्वाचं आहे ना आणि काय आत्ता
केव्हा पण जॉब करा किंवा घरी बसला जरी जॉब केला तरी चालत मग
तेच ना. तुमचे मिस्टर करतात ना घरी बसून, हम्म म्हणजे त्यांच पहिले नव्हतं काय
हां हां.
पण मग आता दिले कं कोरोनापासून दिले कंपनीने.
अच्छा. पण मग तसं जर वर्क फ्रॉम होम करता ते म सॅली वगैरे सॅलरी वगैरे कमी नाही पडत ना मग?
नाही नाही, सॅलरीच काही नसत. अं हं.
हम्म. तेच काही काही जणांचं कसं राहतं म म्हणजे वर्क फ्रॉम होम ज करताय त मग सॅलरी कमी देऊ तुम्हाला.
नाही त्यांचाच आहे हो पण ते स्टार्टिंग पासूनच असेल तर.
अच्छा.
तस यांच म्हणजे काही नव्हतं हे आता कोरोनामुळे झालय ना?
हा तेच ना.
कंपनीने बोलवल तर जावचं लागेल तर मग त्यांना प्रॉब्लेम नाही तर म काय
चांगलं पुण्याला तिकडं
बऱ्याचशा कंपन्यांनी केलंय पण अजून तरी यांची कंपनी पण दहा दिवस नव्हती.
हो का?
हम्म, ते काय वाढ एक वर्ष झालं ते काय वाडवतच नाही. त्यांना काय त्यांना काही प्रॉब्लेम नाही काम होतय बस झालं त्यांचं काही.
हम्म. बरच
हो देतात ना काही काही असत ना टोटली वर्क फ्रॉम होम
चांगलं उलट तसं.
हा आपण त्याच्यात बसत नाही तेव्हा काय करू
हा हा.
मग वाटते तरी करत लास्ट पना करू
हा ना.
तुमची बहीण काय बोलते?
माझी बहीण का
हम्म.
मग एक ती कोटाला हे राजस्थान
हम् हम.
आणि एक ला शिरपूरला टाकलय मिल्ट्री स्कूलला.
बरय बर हम्म हम्.
ठीक हाय ती.
म्हणजे एक मॅरिड ये?
हां?
एक मॅरिडय, एक अनमॅरिडय?
नाही ती म्हणजे शिकते ती कोटाला.
अच्छा मला वाट
हा हा, नही, मीच मोठीये.
अच्छा, हा हा‌.
ती आता, म्हणजे तिची टेन्थ झाली, इलेव्हन्थला य, ती आता.
हं हं, म किती परसेंटेज होते, टेंथला?
तिला नाईनटी सेवन, पॉईंट सिक्स्टी. होय, अ तिच्या स्कूल मध्ये, फर्स्ट नंबर आला तिचा.
बापरे, भारी, बघा ना. हम्म हम्म ह्. म्हणजे तो अच्छा म्हणे छो काय, झाले आम तोडारत का? काय? मम्मी हा हा हा हा. मुलगा पाहिजे प्रॉपर्टी हम हम, ओह माय गॉड. किती किती खरच कती भयानक अस्त यार, बाईच लाइफ. आहेत का आजून?
म आहेत ना, बाबा वारले, बाबांना दोन वर्ष झाले.
हम्म हम. विचित्र पणा ये बाई, पण आता काय करणार, हो घडा जे चांगले राहतात ना, ते लवकर चाले जातात. हम्, ते आहे, तो नई का? ते खरंच ये वाटतं.
हो ना, देवाला पण चांगलेच पाहिजे राहत ना, मग.
तेच ना
मम्मी. तीचे वडील पण वारले, त्यांना दोन महिने होत, म्हणजे एक महिना होइल आता.
अरे बापरे, आजी हाय हां हां, पण अवघड यार हे, म्हणजे काय मुलगा पाहिजे, मुलगा पा, मुलगा त्यांना पाहिजे, त्रास दुसऱ्यांना
मग आणि मु
काही नही ओ, काय आता तसं. तेच ना, पण मग आता हे काही, समाजाला लागलेली किड.
हां.
हां, माहिती का?
तुमच्या सासूबाई चांगल्या असतील तशा?
हम्म, चांगल्याय.
हम, कोणी आलं का?
नही ते ना, आमच्याकडे हे लावलेले ये ना, मिरच्या.
अच्छा हां.
तर मग त्यांनी लावलेलं ये ना, म ते तोड- तोडल्या ये, ते बाहेर बसलेले ये. माहिरि तीच गर्दी होती, मंग तुम्हाला वाटलं नको, फोन आता. म ते बाहेर ये, म्हटलं चला एक- एक कॉल करण महत्त्वाचं, आता करून घेऊया, तरी.
आज जेवढे होतील, तेवढे.
तेच ना, ते म्हणता लास्ट डेट वगैरे, पण म आता नहीच होत काय करणार, हो तेच ना. आणि ते कंटिन्यू फोनवर पण नाही बोलू शकत, बरं का मला असं कसं तरी होत. खूप कॉल नाही होऊ शकत हा हा आता काय होतय डायरेक्ट तेच आता जो काय नाही, पण मला ते कमप्लीट करायच करावच लागल.
हा, मी इकडनं करते तुम्हाला?
हो मी तेच बघत होती म्हटलं, किती वेळ झाला बघु? हा.